येते का आवाज?
यालाय.
हा हा, मम्मी, पापा पा आले नाहीत?
हम्म हे रख
का रे
तळ्यावर भात पेराय, रक्तदान.
किती रक्तदान करुण आला. ग्लास
चमचाभर चमचाभर
हम चमचाभर तर निघेना सोड, किती केलास रे? पण आर्ध
तीनशे हे कायती बाट हा म्हेणजे ती जी बाटली असते कणी
मशक पण देन काय आलय काय?
नाही बाई अस काल नारळ फोडलोय व्हय
दिलत काय?
त्यांनी कुठे दि आ आम् कॉलेज वर काल तरी दोन ला गेलोय आणि नारळ काढून आणलोय.
हम्म कॉलेजात. सॉरी.
हम्म रात्री दोन वाजता. हम्म काल ऊन होतं मग काय करायच? मग काय पन्नास साठ भर आहेत.
हम्म काय भेटलं काय मग? रक्तदान केल्यावर कुठ कॉलेज मध्ये होतं?
बाकी अम हं देवळात गेलतो जयसिंगपूरात जयसिंगपूरात रूम राहायला होतो. हॅलो मग संकष्टी आणि देवळात गेलतो तिथं जाऊत. तिथं चालते शिबिर हम्म तिथे देवळात गेलतो तिथं शिबिर दान केल.
हम्म ह तीनशे एमएल केलास होय.
हम्म
आणि काय मग काय देत्यात वाढत कि तिथं काय तर
बाटली दिल्यात की पाण्याची
कसली बाटली स्टीलची.
स्टीलची हा स्टीलची. हम चांगली हाय बारकी हाय तुझ्या माप्पाची हाय. तुझ ठेवले येऊन घेऊन जा.
हम्म हम्म, ते नव काय खाल्लंस क नाही म अशक्त आपण आलय थोड प्लॅनिंग करूया?
फळ खाल्लं तिथं केळबेळ खाऊन आलोय. कोल्हापूरच पोरग होत एक. च बाबल ब्रेन ब्रेन ट्यूमर होत त्याला. हम्म. काय दवाखान्यात होत. हम्म वाटल.
म कोल्हापूर कडन जाऊया की बाळ आपल्याकडं म आणि ट्रू वर का घेलतास.
कोल्हापूरला गेलो नव्हतो तिच गाव तिकडे रत्नागिरीकडे आहे तिकडे गेलतो आम्ही.
रत्नागिरीकडे होय.
तिथन चाळीस किलोमीटर होय.
रात्री किती ला आलायसा? किती जण गेलता पंचवीस जन?
हा पंचविस जण.
हम्म हम्म हम्म. आणि काय मग?
काय नाय म.
तेच म्हणलं काय काय?
हम्म, हिज दोन टास्क राहील तीन टास्क करायचं राहिल्या वर कमप्लीट होतय घे.
तीन होतय काय? मग तू करकी मला कॉल ब्या
असू दे आता कर तूच - -
मी फक्त माझ अजून याचं लई राहिल्यात.
ती हिला - -
टाईमच भेट
म्हजेड ते श्यामल कोमल संध्याकाळी जात बोलायच कशाला तस - - ठेवायचं तसचं - -
नाही. पैसे येत नाहीत बाबा. नाही आलं.
उगचच कॉलिंगच- - घेतल्यात कायतर वेगळ टास्क पाहिजे होत.
चांगलाय.
कॉलिंग म्हटलं की किती तीस कॉल हैत किती - - करायच. तीस आहेत हे पहिल्याच वीस होतं आताच नवीन आलय ते तीस तीसच हाइत.
हम.
हम्म.
चांगलं हाय की म
प्रोजेक्ट मला काय बरा वाटला नाही ह्यो प्रोजेक्ट. वेटिंग पाहिजे होती जरा - - ये चल, तरी पण दुसरं टास्क पाहिजे होत रे थोडफार म्हणजे बोलायचं म्हटल्यावर हे होतंय नई टाईम लय जातोय.
हम. हमं.
हं काय.
अं - -
हम्म हम्. तेच म्हणलं तुला काय काय क - - हो काय. आज - - आंब संपली काय, आणलेली, आणलेली पप्पानी - -
कॉलेजमधनं आणणार होतो खरं ती कच्च्यावर हाईत म्हणुन ती ठेवलोय तसचं.
हम्म हम् तुमचं ते हे - - कसं चालू हाय प्रोजेक्ट.
चालू आहे की चांगलं
ते कसल्या कोबडीचा
आहेत की तिघाला एक पासा पासा वाटणीला येतात.
रुप एक रूम एक रूम वर घेऊन कापणार चारिकणार.
काय भारीतली आहे ग
ते कायची एक एक कुंबडी आमच्या रूम हम प्रत्येकाने एक एक कोंबडी द्यायचं ठरवलं ह प्रत्य हो न
हम्म काय खाणार आहे. आज ते पोरांनो
ह
पापी पोरांनो व्हेजिटेरियन वा जरा आणि फ्राय केलेला हम्
हो
काय म्हणालायस. होय जून मध्ये नव्ह
होय.
पण आता काय चालू झालय आपलं
चाल
ह
ड ह हॅलो ह्